हा बोला ला की कोमलचा काय आवाज झाला नाही
कुणाचा कोमल चा
हम् काल केलोल दहा मिनिट
तिचा आवाज बसलाय ग
हा तिचा आवाजच आला नाही ग असलेला पण आला म दोनदा फोन केल मी दोन्ही टाईम मल तसंच झालं मग तिला मी आज कर म्हणून सांगितलो
हा रेंजचा प्रॉब्लेम असेल
फुलाय म्हटते ब मला
हा हा हा पाऊस तिकडं
चीट बारीक हाय नव चीट चिट करायला लागलंय
चिट चिट करालाय
ड कपडे पैर प आललात आणि बाहेर चावलीत पण घालायच नाही
होय.
काय नाही काय? हो रजिस्ट्रेशन सुरू झाले बघ.
होय. खरं तर ह्याच झालं वाटत की बी टेक च.
कशाच
बीटेक च
नाही नाही बीटेकचं कुठं खाली लिहिले की तिथं एमसीए म्हणून लिहिले नव ांभग
बघ जरा
हो बीटेकस
हम् मग त्यांना कॉल करायला पाहिजे
इथच मॅसेस करा म्हजे नेमच यायच कधी म्हणून
कधी चालू करतात काय माहत
हम्म बीटेक अडमिशन प्रोसेस नाई
हम्म हो
हम्रे आपले झाले काय
मला पण तस वाटलं पहिला मग नंतर बघितल ते
आत्ता बघितलो. म्हणजे वर मला वाटलं इथं एम सी ए च कुठ लिहिलंच नाही का?
हम् होय नाहीच. पायल काय फोनच उचलना की का?
पायलचा फोन कुठे लागतोय?
मेसेज केल ते पण बघितले नाही तिनं. ति ज पण काय तिला कार्यावर फोन करणार होतो.
कार्याला तिला फोन लागत नाही वाटत?
पायल ला?
हम. काल मी अशीच केलतो लागत नाही म्हटल.
हा हा हा. मग मी केलतो काय मेसेज बघितली पन नाही. काय पन नाही.
अं?
मी केलतो मेसेज काय बघितली पण नाही, कायच नाही. रिप्लाय पण नाही.
हम्म हम्म करेल की. आज डॉक्युमेंट साठी जाणार होती, पण मी गडबडीत वाचलो ग. मला माहीतच नाही ती बी टे क हाय काय एम सी
अं?
जेवलीस काय नाही?
जेवून आवरून बसलोय बग सगळ. तुझ आवरलं?
आवरलय सगळं.
काल फोन केलतो का उचलली नाहीस?
काल सोमुकड फोन होता. आणि मी नंतर आल्यानंतर बघितलं तेव्हा मग दहा वाजलेलं वाटत.
हम् हम सोमवार पर्यंत खेळायच मला मॅसेज आलाय इथ.
ह हा सोमवारपर्यंत मला पण आलाय मेसेज.
आता किती जणांचं झाल? पंधरा जणांसनी झालं वाटतं बाई.
हा हा मला अजून एक हे सतरा काय अठरा वा आहे वाटतं.
कुनाकुणा ला केलईस म?
अ दीदीला एक पाच वेळा केलोय.
कुणाला?
दिदीला, दिदीच्या फोनवरती ते प्रोफाईल टास्क करून तिला बी केलतो. मग तिच दोन तीन कॉलच झिरो सेकंदच पडल्यात, बाकीच मग झाल्यात. दिदीच ग दोन तीन कॉल झिरो सेकंदच पडल्यात
हम्म. माझ पण काल
हा म एक दोन तीन कॉल होतीत ते तेवढं बोललोय. तिच पाच, आता तुझं पण पाच वेळा झाल असेल की कदाचित?
काय वो नाही पाच वेळा झालं.
नाही काय?
हम. तुला आणि एकदा कराय लागतय वाटतं मग तुझ्यासोबत होतय माझं.
हा. आता हे माझं तुला पाचव्यांदा आहे काय? किती वेळा केलो काय माहीत.
तीन नाही तर चार वेळा केली असशील ग.
हम्मम. आणि एकदा करतो म्हणजे पाच वेळा होतय.
हम्. चालतंय की.
कोमलला पण करतो. सोनाली काय? बीजी हाय वाटतं बहुतेक.
ती काय जॉबला चालीया नाही त्या मूळ.
हम्म, तीजं नाही वाट् दहा मिनिटं बोलायला एवढं वेळ चालत.
काय ते?
दहा मिनिटं बोलायला चालत नाही वाटत तिथं ऑफिस मध्ये.
हम्-हम्, कॉल सुरू ठेवायचा आन् गप बस म्हणायचं.
विचारतो की फोन लावतो नंतर.
हम्म-हम्म, विचार.
हम्म, म?
हम्-हम्, हम्म माझं कितीदा आली? भारीच की, कधी आली?
किती एक तारखेला आली बग.
हम्, हम्म-हम्म बरं झालं की.
दोन तारखेला म्हणजे गेल्या दोन जूनला गेलतो मी.
हम्म-हम्म
आणि एक जुलै ला, एक महिना लागला की.
हम्म आता माझं हे करून काढायचं आहे.
हम्म,
बघू. तीन जुलैपासून झालेयं एम सी ए चं कधी आहे, ते पण काय माहित नाही.
होय, सांगाय तेन द्यायला पाहिजे होतीत नोटीस मध्ये.
आहे. काय नव्हचं.
आवघड झालयं.
हम्म, अ. ते अभिनंदन सरायला पाहिजे, म विचारायला पाहिजे.
मग, तुला फी किती सांगितल्यात डी के डी त?
फी कुठे काय सांगितल्यात? मागच्या वेळेस की, मागच्या वेळेस किती ते तेरा हजार होती वाटतं.
ओपन ला?
नाही कॅप्रोन मधनं.
हं
तुम्हाला कमी असते मिले तर
हम्म, ते तळसंदे एक कॉलेज आहे बघं, ते डी वाय पाटीलचं
हम्म,
तिथलं सर फोन केलेलं, म्हणजे तिथं बिना कॅप राऊंड च चालू आहे, म्हण ऍडमिशन. खरं पंच्यान्नाव हजार पंच्यान्नव हजार.
थांब थांब सर बघितले, ते डि के टी चे.
का मॅसेज टाकल्यास?
होय आता बोलता-बोलता टाकलेलो टायपिंग करायल्यात.
काय टाकलेलीस?
सेशन कधी आहे म्हणून?
एम सी ए च.
हम्म.
हम्म ह.
काय बोलतात बघ
तेचं वाट बघत बसलोय
काय के कोमल काय म्हणाली माहितीय
हा
अ जे जे मगदूम कॉलेजला पण तिथं पण हाय म्हनं त्यांनी प्लेसमेंट देत तो म्हंटल्यात म्हणं हॅलो
हा हा दोन दिवसात चालू होईल म्हंटलं यो इंजिनिअरिंग आणि एम बी ए सुरू झालं आहे
हा हा दोन दिवसात एमजीए चालू होणार आहे दोन दिवसात चालू होणार आहे काय रिजिस्ट्रेशन
हम्म अगं ते हेजा पण फॉर्म भरायं पाहिजे कि डिग्री आणायचा
होय होय ह्या महिन्यात भराय लागणार आहे.
होय आपण हे करूया युनिव्हर्सिटीत नव्हतो, युनिव्हर्सिटीतनच आणुया आपण पहि स पुढच्या टाइमाला मिळत नाही ग एमसीएचं.
हां हां आपण जाऊन येतोय काय म्हणजे सहाशे रुपये भरलं तर पोस्टानं येणार आहे पाचशे जाऊन तिथं आणायचं हाय
होय.
मग शंभर मध्ये जाऊन येतोय काय आपण कोल्हापूरला?
तेवढा विचार करालीस तू?
तसं नव्ह ग.
गेलं तर गेले एक्स्ट्रा पैसे त्यात काय आता एवढं?
जाऊन जाऊन दे सोड त्याबद्दल काय नाही पण, पावसाळा चालू हाय नई म्हणून.
आता जुलै महिन्यात संपतो रजिस्ट्रेशनमध्ये त्याच्यानंतर मग सुरू म्हणजे दिवाळीच्या अगोदर मिळतंय वाटतं मे बी. तोपर्यंत पाऊस पडतोय की अशातच जायाचं भिजत
जायचं खरं आणायचं.
हम्म जायचं कव्हातरी नाही ते मिळतंय अगं ते सारखं सारखं जा
हां होय कोमल काय म्हणालती माहिती हाय एक दिवस जाऊन बघून येऊया काय म्हणाल ती जेजे मगदूम ला सगळं विचारून येऊया काय.
जेजे मगदूम विचार की अनिकेत पाटील सरांचं तिथेच झालंय एमसीए
होय म्हण की अं कोणी ही शार ती शारदा कोण आहे कि ती.
हां
अंगलेकर काय कोण आहे की.
असुदे शारदा पुढ बोल.
हां तिझं ऍडमिशन तिथं झालंय म्हण श्रद्धाचं काय शारदाचं कोण तर आहे बघ दोघी च्यातल.
हम्म हम्म.
तिचं ऍडमिशन तिथं झालंय म्हणं कन्फर्म करून आल्यात शीट.
किती फी?
तिथं किती तिचं कास्ट मध्ये बसत्या वाटतं मग तिचं किती दहा हजार भरल्या वाटतं.
हम्म हम्म.
म
कॅप राऊंड मधनंच टाकायचं ग मग जर पाहिजे असलं की नाही. कॅपराऊंड मधन टाकायचं कॅपरांउड हे गव्हर्नमेंटचं असतंय ग त्याच्यातनं तुला मिळालं मिळतंयच ते. कॅप राऊंड मधनं कॉलेजचं नाव टाकायचं पपर्सनली जाऊन चर्चा करत बसायची नाही कुठं.
हम.
ट ऑनलाइन.
ते हाय सोड.
हम्म. म्हणून कुठेच न्यायचं हम्म, हम्म, हम्म, हम्म, हम्म.
तरी म्हणालती ती बघून नेऊया काय?
हम्म, मग जाणार तसं तर जावा बाई माझं काय नाही.
तुलाच विचार म्हणाली ती.
काय मग ती ती काय मला विचारली नाही. ती काय मला विचारलं नाही काय बोलली? आम्ही चॅटिंग करालतो तवा.
हम्म, कॉलवर बोलणार असल.
हां होय तिचा काय आवाजच आला नाही.
हम्म.
आमच्या पासन लई जवळ आहे.
हम्म.
एक बस आहे गावातली इथे डायरेक्ट जयसिंगपूर.
होय .
इचन इचलकरंजी पण जवळ आहे सोड, तेवढंच आहे दोन्ही.
हम्म, हम्म
तेरा किलोमीटर पडतंय आणि इचलकरंजी सात-आठ किलोमीटर पडतंय.
हम्म.
तर तुम्हाला ते उलट पडणार की गं.
आम्हाला इकडनं पाच मैल इकडं पाच मैल इकडं कुरुंदवाड कडन यायला लागतंय. कुरुंदवाड. वाडातन म जयसिंगपूर.
मग उठायचं काय?
हम्म
ज जयसिंगपुुरची पकडायची हम्म मग काय वाट टेवरच आहे सोड ते कुरुंदवाड जयसिंगपूरच्या
होय स्टँड पशीच आहे म्हण कुठं जरा
हे शिल्पे अकरा मिनिटे झाल्यात ठेव आता. मी बोलतो मी फोन करतो बोल्या.
तु लाव की तू
मी पण लावतो. कट करतो.
हम्म